हॅलो
हॅलो
हॅलो
काय पाणी भराहिली काय
हॅलो
कपडेस झालीिक काय म्हणलंला
हॅलो
हॅलो हॅलो घयलाच नाही का
हॅलो
हॅलो हॅलो अर्मल अईला आवाजतझ तुझा आवाज यायला हॅलो हॅलोच करायली
येतय का आवाज
हो हो
हॅलो
तुला यायला नाही का
हा येत येत येत आहे ते कमी येत होता आवाज
हम्म माझं तर रेंज आहे ना चालू चांगली
हम्म हम्म हम् तेच तर लागलं स रे मग कॉल कॉल लागत आहे ना याच्या
कायमत कटला होता आता डबल लावला
हो का
हम्म
म्हणजे कधी कधी लागते कधी कधी लागत नाही असं होतं शगत
हम्म असं वाहिलं
हम्म काय मग कशी चालू आहे तयारी
हम
हॅलो हम् हा हा
तयारी काय नाही काय आता काय असे तही मी ना अजून दहा पंधरा दिवस
अच्छा झाली का नाही शॉपिंग वगैरे म्हटलं काय प्लॅन केले काय नाही
एवढं कुठं शॉपिंग वगैरे असंच आहेथे
हम्म हा
कसक काय शॉपिंग करायची टी शर्ट वगैरे घेतले फक्त ऑनलाईन ते काय
काय म्हणलं
टी शर्ट घेतले म्हणलं फक्त
हा टी शर्टच चांगले वाटतात मस्त टी शर्ट घालायला शर्टपेक्षा आणि मस्त तिथं शर्ट भेटतात त ते गोव्याला नसत भेटत का
हा हां
तसं एखाद शर्ट नाही ना असल तर टी शर्ट वरून घालेले छान वाट ते
हो का पाहतो ना ते हब्बा आहे हब्बा आहे जग वईट ब्लॅक इथ ब्ललाॅक जास्त े वईट न इे
नाही का वाईट एक तर असेल ना
अम् वाईट का वाईट नाहीकडे माझ्याकडे एक पण नाही होत मी घालत. शत् नव होत ते.
हम्म ह् एखादं मस्त प्लेन जर वाईट असत का नाही.
हा.
त्याच्यावर मस्त अस शेड निल असत ना प्रिंट केलेलं. प्रिंटेड छान वाटलं असतं मस्त.
हो का.
हम्म खरंच आणि एखादी कॅपन सोबत.
खप का.
हा
हम्म हम्
कॅप पण छान वाटत मस्त बीचवर गेली की फोटो काढायचे मस्त नारळ. नारळचे झाड असते तिथे फोटो काढायचे.
हो ना.
हम्म मस्त राहते याला म्हणतात बा फुल प्लॅनिंग करून जाणं.
कशाला ते कॅप वगैरे का.
ही बरोबर नाहीच कॉम्बिनेशन. हम्म आणिकत काय म्हटलं.
घेणं लागेल म्हणलं.
हम् घ हे प्रिंटेड बघ एखादं शर्ट वगैरे असलं तर. अ व्हाईट जर असेल तर मग व्हाईट वर ब्ल्यू आलं बघ. आणि डबल एक कोणत्या वड्या ग्रीन. आणि येलो हे कलर बघच आहेत का ह्.
हो का ग्रीन आहे येलो यलो.
येलो मस्त वाटत येल्लो वर फक्त प्रिंटेड पाहिजेत म्हणजे असं. ह् झाड वगैरे असे असल्या ना छान वाटतय.
हम् घ ती पायन लागेल तिथं भेटतात ना.
कुठं.
तिकडच दुकानं असतातच ना.
हम्म तीिकड व असस्तात र्री. आपल्या इकड नाही येत ना तिथे भेटतात तिकडे. हम्म इकडे तर बापा मुश्किल आहे ब.
हम्म इथं साधारण भेटतात ते काहीतरी विचित्रस कपडे.
हम्म मग तसेच प्रिंटेड म्हटलं ऑनलाईन बोलवावय लागतं ऑनलाईन बोलवायला सठ पंधरा दिवस लागते.
हो ना तर तिथ तेवढा टाइम नाही ना.
नाही ना तू आधी सांगितलं असत तर मस्त. प्लॅनिंग करून दिली असते म्हटलं काय आता काय बणा.
सांग आता एक एक मग बाय तू सांग म्हणलं एकक आता.
हम्म आता कुठे येते.
येल हना टाम पतो.
येईल का सव्वीस तारखेपर्यंत.
येणे.
बघ तिथ टाइम वगैरे दिलेला असते.
हम् लवकर य त तस आठ आठ आठ नऊ दिवस लागतात पण.
हम्म
हम् जरा उशीिरा येईल आजकाल.
हम्म.
ते काहीतरी तिकडं हो ना मी ऑर्डर करेल आहे ना म्हणजे आता एक महिना झाला वापरला नाही मी.
तू बोलवल काय?
हो मागचा पण शूज तिथूनच घेतला होता व्हाईटवाला.
हो का.
हम् ते तर खराबच नाही झाला एक वर्ष व्हायला आता त्याला.
कशाहुन बोलवल तू?
फ्लिपकार्टवरून.
हो का.
हम्म.
त्याच्यावरूनच बोलवा लागेल मग. मला घ्यायचा होता ना शू माझा खराब झाला. ते मी शूजलेस पाहिजेत मला तर ते मी लेसवाला नेताव तर लय प्रॉब्लेम येते तिथं काढा डबल थांबा.
हो ना भेट तिच्यावर भेटते सगळच भेटते तर. पहा लागतात. सगळेच भेटतात म्हणल शूलेस समजा आता नॉर्मलवाले, भारीवाले.
हम्म तेच तर नॉर्मलच पाहिजेत. मग काय तू एकटाच म्हणजे श्री हे नाही जाताय का जय नाही जात आहे तुझ्यासोबत?
हम्म.
हम्म. काउंन रे त्याला काउंन नाही नेत तू?
कॉलेज कॉलेज
शिरपुर तिकड कॉलेजला आहे का शिरपूरला आहे ना. हम्म हम्म हम् कॉलेज मुळ नेत नाही का?
हं.
हम्म हम्म. बरं आहे मग त तर मग कॉलेज नसत तर मग नेलं असतं सोबत.
ते काय माहीत बघेती काय नाही.
बस
त्याचे मित्रं ते अल्लग जातील कुठं
तुझ्याकडे बुक आहे का रे हे श्री
कोणचं?
मराठीचं व्याकरणचं.
मराठी का?
पाहि तोकडे मी असलं तर सांगतो मझ्याकडे लय मोठे आहे ते.
हम्म ते कसं मला आज एक चॅप्टरले म्हणजे असं जरा हार्ड गिलो सरने म्हटलं मी म्हटलं सर एकदा चॅप्टर घ्या ना म्हटलं. ते सर म्हणत घेतो म्हणत मी चॅप्टर परत अजून कोणा कोणा नाही समजला म्हणत बघत म्हणत मी ह् परत घेतो म्हणले ते प्रयोग नाही का.
हां हां प्रयोग
ते चॅप्टर जरा अवघडच जात आहे. ते हेच्यामुळ जाते ते कर्ता आणि कर्म कळल पाहिजेत म्हण सर उद्या ते घेतो म्हणले.
हां हां.
मग म्हणे नंतर काय झालं हो का किती बापरे! तर मग मनच सांगतो मण सर मला उद्या
हां.
हम्म.
करता कर म कर सोप्पं आहे ना ते.
अरे नाही बाप्पा मला तर अवघड चाललं मला वर्ण माला सोपं गेलं सकाळी वर्ण माला अवघड जाते?
सोप आहे ना जे आता मी समजा मी तू असं शब्द आले समजा
हम् हम्.
ते करता असतात ना आपण हो ना मजे ते करणारा काहीची कोणची क्रिया असली समजा मी खेळत आहो त्याच्यातला मी कोण येते आता मी खेळत आहो तर करता कोणी मी मी खेळायल ना.
हम्म.
सोपदे अस अवघड
त्याच्यात मी प करताना विचारत त्याच्यात मी ते कर कर्मणी येते कर्मणी येते भावे येते.
हम्म.
अं अ करतु कर्म आणि शंकर भावाचे असं येते प्रयोग येते.
हा प्रयोग खेळ ना समजा असंच ना.
हम्म.
कर्मनी ते हा कर्म म्हणजे ते हे समजा काय करतेच कोण करायला.
हम्म त्याला ने लागला ला लागला काय लागलं ते पहा लागते.
हां.
ते असत जरा हे जाता मले अवघड जाता जरा.
ह इतीेचरा ज लक्षात स सोप्पेपासून पाहायच सोप्पं जे असत आता स्टार्टिंगची आहे तिच्यापासून जरा लक्षात ठेवायची. पुढ रावकडे वाढतात हम्म.
सकर्मक आक्रमक करत नाही ते पण आहे त्याच्यात नाही
हा भाव म्हणजे भावना असा नाही क नाही. भाव नाही आहे की नाही भावे अस
हम्म हा भावे भावे तेच तेच
म्हणजे भावना समजा ओळखायच्या ना
हम्म. तेच नाही कोण राहिलं मुले आज त्यांनाच तर जर असा मूड अप झाला म म्हटलं काय गड्या.
हम् तिच्यात काय एवढं असं ना ठीक होऊन जाय व्याकरणाच जरा जाती डोकंदुखी आहे ते गणितापेक्षा कमीच आहे. हम्म गणित त्याल्या डोक्याच्या बाहेर जाते.
गणित गणित तर बस्तच चालू आहे तडाका गणितचा.
बाकी इतिहास भूगोल वगैरे जीके जि जी एस वगैरे
अ जी एस अन जीके तर मस्त चालू जीके त्याचं काही टेन्शन नाही रे फक्त टेन्शन मले असच येतंय मॅथ्सच येत तर बस आधनी इंग्लिश बस दोनच विषय पाहिजेत मले
हो का हो इंग्रजी पण नाय अवघड जास्त तेवढं सिम्पल असते.
पण तेच तर थोडे ते टेन्स कळले की झालं का मग?
हा.
आता म्हटलं बघा म्हटलं सर जिथे बॅच लावन.
हम् इंग्रजी तर बे बेसिकच मागते ना ते म्हणजे ग्रामर वगैरे.
हम्म ग्रामर राहतात मला एकदा टेन्स. हम् एकदा टेन्स झाले ना बरोबर. ती होऊन जात मग तेच्यावर.
ती तर पास्ट एन फ्युचर ते अजून लय सिंपल आहे ते.
हा पण त्याच्या ते अजून डीप राहतात ना रे ते क्वेशन अस ते वेगवेगळे. विचारतात ना.
ती इंग्रजी मध्ये समजा होतीचं पण बाकी सोप्प येते असं करता. पच्या सारखी आहे मराठी कस म्हणतो आपण. मी काम केलं तर आता हे भविष्य भूतकाळचं समजा.
हम्म तेच तर मुंग्या लागलेला का तेले. हम्म तेच ना ना कळून राहिल मला आता कसं करवते.
हम्म इंग्लिशच आहे माझ्याकडं हे बाय. इंग्लिशचं व्याकरणात चांगलं पुस्तक हे माझकडे बेसिक पासून हे समजते अकरीपर्यंत.
हो का
हो का हा म्हणजे चांगलं टॉपचं पुस्तक होतं म्हणजे स्टार्टिंग मराठी भाषेतच लिह सगळ हे तिच्यात
हा.
हा मराठीमध्ये सांगते बाकी इंग्रजी आहे खाली मग इंग्रजी सम समजून एक एक समजा.
हम हम हम हम
हम् पहिले स्टार्टिंग मराठी ह समजा आपल्याला सांगते ती एक. गोष्ट जरा जरा स्टार्टिंग बेसिक पासून मग ऍडव्हान्स. पर्यंत लागलच पाय घेऊन जाय मग.
हम्म आणतो ना आता गेली एखाद्या वेळेस तू हाय तो आता तू सविस्र. चला ना त्याच्या आधी येतु.
चालते ना.
हम् रविवारी येईल मी कारण की रविवारी संध्याकाळी येतो. कारण की क्लास आहे ना माझा तीन वाजेपर्यंत रविवारी पण.
हो का.
हम् सुट्टी नाही ना. आमची बॅच जरा माग पडली. हम्म बाकीच्याच दोन तीन बॅस समोर आहेत ना आमची बॅस जरा मागं आहे मनस सर म्हण म्हणून कवर करतो.
हो चालत ना.
हम्म अ वर इ तू बी आता बो.
हो
हम्म
म बाकी काय चालू एकच काय.
हम् काय दोघंच आपलं सेम आलं का.
अ
ह
ते आता बोलायल म्हटल्यावर एकच बोललायचं.
नाही मग सांग ना काही अजून काय नवीन.
काय सांगू नवीन आता. नोवीन जना पुराणा.
नवीन टॉपिक तर तुझ्याकड